आवाज येतोय.
हां. अ.
हॅलो.
काय करालाय तुम्ही हॅलो.
आवाजच येत नाही हॅलो.
हा हो ते थोडी रेंज नव्हती ना, मगाशी हॅलो यायलाय आता.
हा आता यायलाय, काय करताय.
हां काय नाही, बसलोय बघा तुम्ही.
चहा वगैरे झाला.
अ मी चहा नाही पीत ना, आताच मगाशी उठलोय मी.
हां.
तांमुळ आणि मी बाहेर जाते ना. त्यामुळे इथे दु ते नाही नाही.
हर तेथून हा का.
होय आता मी ऐका की ती. एकोणीस वर्षाची आहे. बी फार्मासी करत आहे होय.
अच्छा लहान आहात माझ्यापेक्षा.
हो.
हा ते तुमचे कोणीतरी नंबर दिलंत हं.
हा हा दीदी होती माझी बहुतेक.
हा का त्या नंबरवर करा.
ह मी विचारलेलं ना तिला. नाही माझ्या अजून किती एकवीस झालेत.
हा हा.
हॅलो!
हॅलो आवाज येत आहे?
येतो येतोय.
ह आता एकवी झालेत का?
होय.
अच्छा बाकीकी
ते तीसच आहेत ना?
हा टोटल तीसच आहेत.
हा मग तेच ग्रुप
हा मला तुम्ही पाच वेळा करा मी तुम्हाला पाच वेळा करते. माझे आता पंधरा झालेत कारण मी मॅरिड आहे आणि पिल्लू आहे ना मला एक.
हो होय छोटे पोर असले की अवघड होते
आता तिला थोडसं खाली पाठवलं.
हम्म किती व ह्याच्या केवढी आहे मग ती? हो लयच छोटी आहे.
हा त्यामुळं झालंच नाही. आणि ते कार्या अँपचे मेसेज य सारख टास्क पूर्ण करा टास्क पूर्ण करा.
हो हि रविवारपर्यंत टाइम दिला आहे.
हा गे
होय.
हा
म्हणजे दुसरं टास्क आला तुम्हा ना?
हा.
दुसरा टास्क आल तुम्हाला?
नाही हे कम्प्लीट झाल्याशिवाय येत नाही कि आओ
नाही तसं काही नाही मला आला ना ट्रान्स्क्रिप्शनचा माझे किती एकशे अ बावीस कायतरी ट्रान्स्क्रिप्शन कंप्लीट झाले आजच आला आजच बसून कंप्लीट
हा का नाही मला आलं नाही. मी रिफ्रेश पण केला पण मला अजून आलंच नाही.
येईल मग तुम्ही फॉर्म भरलाय ना दुसरा?
कुठलं?
अ दोन फॉर्म आहेत ग्रुप मधेच एक फोन ट्रान्सक्रिपशन चा.
हा फोन फ्रेंडचे एकच भरले.
हम मग त्या त्याच्याच खाली ना अजून एक फॉर्म आहे. लिंक त्याची. त्याच्यावरती भरून घ्या मग चालू होती. होय दिदीला पण आले काल.
हा का?
हम्म.
पाऊस वगैरे आहे तिकडं?
पाऊस आता नाही आहे खरं थंड आहे इथं खूप.
हा कुठलं का गाव?
मी सांगलीमध्ये राहिला आहे.
अच्छा मग कॉलेज कस चाललंय? हा.
पासवर्डचा हा आत्ताचा हा आत्ता येतोय ना आवाज?
हा येतो येतोय.
हा थोडेसे रेंच प्रॉब्लेम होत्या मग ईथ बाहेर ते व्हील्स आहेत ना त्याच्यावरती भर बसायला लागते.
हा.
हम्म. तुम्ही काय काम करताय काय? हॅलो.
हॅलो.
हॅलो. हा हा येतोय. अ तुम्हाना येतोय? हॅलो. हॅलो. अ जिंक शिंप